हॅलो. हॅलो. हॅलो हा बोल हॅलो प्रदीप बावा. हो येतय काय कुठे आहेस. काय पत्ता नाही काय मी चाललोय कॉलेजला दूच तुझं काय पत्तातच नाही कॉलेजला मतल कधी भाव कधी येतो आणि कधी नाही.
तु सोमवार येऊन तर काय करते लेटत नाही यांचा.
होय ते होय ते. तसे उड़द ये निझा.
हम्म गल ए हती हजार लाकद मण येलव. यायला जायला हजार जात्यात र बस ला तिकीट म्हणलंय. आणि ते अजून हं त्याने अजून वाढवले बी तिकीट बचच.
पेपराच येतात.
हा शिकक्षणला कारण इव अ आले सरकार ह ला तर परवडतणार जायचे एक दिवस जात
हम्. होय ते पण झालंला बारा बारा तास अकरा अकरा तासय.
मग काय परत आणि जून घरमी जा आहे सकाळी उठून. हेेत नाही बघ आम्ही घरने साला बसला हो इथे एक पाच वाजता त्या. कारण की मोहळोर न हालते साला बस म्हहळोर न आलीपर थांबते पंढरपूरमध्येध्ये.
होय.
पण थोडं कोणी थांबते जरा अर्धबद अर्धब थांबते
होय
आणि त्यानीबी आता बस तिकट वाढवले रे त्यामुळे यायला परवडत बी नाही
हा त्यातल्या महिला महिलासनी फुकट असल्यामुळं बायला असत्यात त्या लेडीज ढकला ढकली
होय वारा सोसाटची सुटलाय कि तुझ्याकडे
लय वार सुटलय तीतःला पोस्टर पडलाय बग हा मग
होय काही कॉलेज वर घेतलय की तिकड गावाला तुमच्या बाजूला काही कॉलेज आहे ते बोललं होतस हा शाळा आहे मी म्हणलं कॉलेज आहे. तोच मागे स्नॅप बघला होता तुझा प ती जवळ आहे घ्याय.. तुम्हाला जायला बर आहे फिर आहे रात्री वॉलबल बोरायला बरं आहे.. .
हा बरं चांगलंय काय नाही.. निवत असतात लोक कोण नसतय हम्म..
चालतंय मी काय बोलतो अरे ते तुम्ही लिंबू मला बागेस नाही बघ लिंबू पण विकता की काय तुम्ही.
हा बाग आहे लिंबाचे
बाग आहे
हा
होय होय मग माझ्या ट्रकच घेऊन ये की डायरेक्ट लिंबाच इकडे मी विकतो होलसेलमध्ये तो होलसेलमध्ये दे मला मी विकतो तेवढ
देतो की
होय
तुमच्याकडे लिहमी पण येत काय नाही कुठ मी तिकडे एकदा आलतो काय दिसलेय माल ती
नाही रे ते आमच्याकडे लिंबू लिंबू नाही आहे सगळे काजू आंबाात भरलेला आहे बघल
हा तसलच आहे हम्म नुसत काजू आणि आंबा बाकी
होय तेच तुला विचारवं की इकडे लिंबू चालेल म्हणजे तू बघलास तरी लिंबाच झाडच नाही चाल चालेल की चांग लिंबवाचा धंदा केला तर
आ
लिंबुवाचा धंदा नक्की काय इकडे नाही तू बघलायस नाही इकडे अजिबात
हा माहिते माहिते
होय चांगलंच म्हणजे मी केल तर चांगलं चालेल की नाही
काही लका तुमची लिंण्या भावी जास्त लागतील कलाकारण हे तिकडे इकडे पाऊस जास्तच लागेल ना
होय आणि त्यातूनच कमी पण मागवायचे
हा त्याचा एक बिझनेस बर होते लिंबावकडे पैसा उन्हाळ्यात दिवसात
हो ते मग ते मला प्रोसेस जरा पंधरा रुपये काय
पंधरा रुपये मु त्यांची किलो पंधरा वस रुपय कनन द
अय मी काय म्हणतो ते उन्हाळ्यातच दर असतो की नाही आणि मग फॅक्टरी बिकटरी जातात कि फॅक्टरी फॅक्टरी बिकटरी पण जात असल ना ते लोणच लोणच. चला बिन चला जातय का.
एकच असते जी मध मध जल असते सावकार ती काय करते ते आमच्याकडून शेतरीकून माल घेते त आणि ती काय करते ती अ मुंबई ठिकाणी अस ठिकाणी लांबजी व कस साठाक एका ठिकाणी असा भरपूर परत मोबाईल ति कंपनी रड अस विश
होय होय ते काय झालं पैसे काढायलाच बसलेले असतात गरीबाला लोटाया
म काय ते कसं
तेच मी मी पण कराय मी पण करायच ठरवतोय काय बोलतो
आ आमच कस हिरवी पिवळी खिंचनड म्हण असेल ना नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबर मध्ये कस हा एक नंबर म ज रमू की हिर हिरवी ला प नऊ म्ह जरा अशी घाबरलीव तिन् संध्या म्हणजे पारका चुरात
म्हणजे गाळाव गाळाव माल असा
िवळा
होय तो हा होय मी काय बोलतो मी इकडे जर रावले ते मला मार्गदर्शन करशील काय तेवढं काय काय कसं करायचं सांग कि ती मी तुला जागा दाखवली होती प मागे म्हणजे तुला अस घराच्या समोर होते ति लावचा प्लॅन करतो काय आपले विहीर का हय विहिरला काय भरपूर पाणी असते जसं काय काम म्हणजे येत भरपूर असते की साठ मे पर्यंत
काय नाही पाणी कमल बलूड पाणी लागत नाही ना
होय आमची एक होती पहिली एक होती ती काय घर घरापुरती बासवायची आजूबाजूची काय लोणचं बंच घालायचे पहिले पण ती कशी जाड सालीची होती रे तर त्यांनी तु मेली आता ते काय प्रोसेस काय करावी लागते तसं
पाणा कदू का रूप लावाचे मग त दोन पाच म्हणजे दोन तीन वर्ष फळ घाता येत नाही बारक्या असल्यामुून म्ह दो दोन तीन वर्षां हा बारक सिज म मठी बारीक पण अो हो
मग ती काय आपण रोप रोप आणतो की डायरेक्टी शिरू आपण बीट जातो
त्या रूप स् रूप रूप रूपाणाची रूपाणा लावता
एक रूप कसं असत तर होय ते काय मग ते कर्नाटक विंट करून मागवता की काय तुम्ही
हा
कं हा काय आमच्याकडे न असेल तर आम आमक नाही नाही का काय काय बरे आम चिकून घेतो ना. आमचंडणकडे सोलापूरला पॅकेड झूप मग ते कसं वड असत ना बाबा चांगले वराड ज जास्त पैसे असं
मोूटरमु
होय.
माधत रोप आनाची लावायची म्हणजे अजून सळ करायच के खडकण्या चालते काय नाही फक्त ते कडे सुद्ध काळे माती टाकाय तर म तपट टाकायच अदूकर.
होय त्यांना मग आपण तरी म फवारणी वगैरे काय करायला लागतील काय.
हा फोणी करडलक दिवस काय म्ह कारण की जव कं्हा कुठला आळी पडली वेळ पडली पला लागते तेवढ का खर्च यतल जम निो
हो तेवढी मागातली काही औषधं वापरला नाही लागत असते
एवढं एवढं नाही त्याला मागजे एवढं ह नाही खर्च का नाही एवढं लिंबूनला तेवढ लोक आपल्या मोठा माल काही असला तर तेवढं फवारचं काही
सु धरायला सुरुवात झाली तर किती अस ची धरते म्हणजे चगली एक
म्हण आता समज आता झाड जेवढं झाड कुठं असेल तेवढं झाले म्हणजे भहम एखाद्या अस मोठ असय तर एखाद बाडग असय तर जास्त त्या ुली
तिथे येतात होय. मी पण बघतो तोच विचार करतोय लावायचा
हा बाबा तुमच्याकडे चालतेय काय ना तुमच्याकडे चालतेय.
होय तर ब्बक बक पण होय थिबक मिळून लावायला लागतात ना.
हा ठिबक लावावं लागते. कारण की पाणी ठि टिबत चांगलं चालते ना जास् जास्त पाण्या मोकळ दिले चालते स का नाही आपल्याला कसं कस
ते काय आपल्याला पार्क इथे बघ लावलं तरी चालते कि, कमी कमी पाण्याचे.
हा जवा झाड बारकं असले त बारक लागणार जवा झाड मोठू होईल तेवा जरा ह बा लावा लागली आम्ही आता बघ आमडे बुक केली तर आम्ही असे दोन दोन ट्रिप हातरताव.
होय.
ऐक जसं मोठं तसं त्याला व खाद्य जर जास्त लागणार ना.
होय तुमच्याकडे माणसं असतील कि, नाही भरपूर ते काढायला बिडायला माणसं अस न ब
हा बाला होत ह त सांगात असम जात विय छट लागते कारण की मोिरा जातो की काटा असते तर झाडच गोल तुटते पग झाडाचा गोल आकाराच होते. मग ते पण छाटणी करायला त्या. मग ते मी चटणी करतो चटणी चटणी हा आणि पर तू इच केलातर. इसक लावून माडा खाली घुमजाव.
होय
आणि त पूर्ण झाड पूर्ण पड त बाहेर निघत नाीली काठ बिणीवरर लाग दि लागते मुठ ला
चालतो मी बघतो तुला. येतो एक दिवस ते मला दाखवू कसं किती किती अंतरावर आयती मकय चालून जाते.
चालतय
कि आपल्या दिप्या कुठें आहे ठीक आहे ना? ह इथे अन्ना कचे आहे जातो ते.
आं
अण्णा कसे आहेत आता नाही ते मागे तू काय बोलला मागे तू गेला हो? सो अचानक बघल.
हा हा काय नाही बरंच आता काय नाही आता तब्येत आहे काय नाही.
अरे ही चालते चालते सांग विचारलं म्हणू अण्णाला.
बरं बरं बरं चालेल चाल सांगतोय की, हा चालतंय हा.
चल करतो आता करतो कॉल मी हा.
हा चालतय.